हॅलो हां.
हा.
अग झाल का चहा पाणी?
हो झाल झाल.
हा.
तुमचं झालं?
आम्ही थोड्या वेळाने करणार आहोत.
का एवढा वेळ?
अ जसं आमचा रोजचाच टायमिंग सहा साडेसहा वाजेपर्यंत.
हा तेच ना म्हटलं.
हां.
हम्म आमचा झाला आतच.
हा.
हां.
किती मुलं आहेत तुम्हाला?
एकच आहे.
एक आहे का?
झाले व-
अच्छा अ दोन मतलब एक मुलगा आणि एक मुलगी.
हा.
हा.
ती शाळेला जात असेल-
हा शाळेला जाते ती.
हो ना कुठे?
हा इंदोरला. तुम्ही कुठ? हम्म.
हा मी मुंबईला-
अच्छा.
हो.
ह लहान आहे का मोठं आहे तुमचं?
मोठा हाय ते, लहान आय सॉरी.
लहान ए का?
कि आत्तो
आं?
पाऊस?
हॅलो.
हॅलो, पाऊस हाय का तिकडे?
हा पाऊस पावसाचा मोसम आहे. पण अजून पाऊस नाय भुर भुर येती जाती. चालूच ए भूर भूर, हम्म हा.
हा.
तुमच्या आवडता प्रकार कोणता?
प्रकार म्हणजे कशामध्ये?
अं मतलब अं काय तुम्हाला मतलब तुमची हॉबी काय? काय आवडतं तुम्हाला जास्त?
हा म हा. हा वाचायला
हम्म. कितवी शिकला तुम्ही?